हॅलो
हा विचारून आणला काय?
हा ताई चहा घेतला काय.
हा घेतला की तुम्ही
हा घेतला तुमचा टास्क झालाय काय कम्प्लीट
टास्क नाही
आलाच नाही काय तुम्हाला.
अ हा आलाय की फोन फ्रेंडचा आलाय आत्ता.
हा हा. माझं पण दोन तीन दिवस तसंच झालं मी किती हे करून बघितलं ट्राय करून बघितलं कॉल पण जात नाहीत कॉल येत पण नव्हते
हा हा आत्ता आलं का तुम्हाला पण?
नाही दोन दिवस झाला आलाय पण लागतच नव्हता मग आज सकाळपासून लागाला लागले बगा तसे
हा हा हां.
हम पाऊस वगैरे आहे का तिकडं काय.
पाऊस आता दोन दिवस तर काय नाही आहे बघा.
हा हा. नाही नाही इकडं पण नाही.
हम्म हम् आता चार अ हो आता चार दिवस होता भरपूर.
होय.
मग आता दोन दिवस नाही जर असं बरं वाटयला लागलं. पडायला नको होय. श मुलांना शाळेत टेन म्हणजे सोडायला जायला त्याच टायमिंगला बरोबर येत होता. भिजत आणायला भिजत जायचं.
मग जवळ आहे काय शाळा तिथून काय लांब आहे?
हो जराज थोडीशी लांब एक पंधरा मिनिट लागतात तरी.
मग रोज आणायचं आणि सोडायचं मुलांना
अ मुला म्हणजे एकटाच आहे मुलगा लहान आहे आता प्ले ग्रुपला आहे ना मग रिक्षा पण लावायचं म्हटलं म्हणजे तिथून. तरी पण तो अजून लहान आहे. मग आत्ता कुठे एक महिना झाले म एवढ्या लवकर सवय पण नाही ना त्याला. आज कोणासोबत जायचे त्यामुळ मग आम्हीच जातोय घरातली मी आणि मम्मी आमची जातोय.
हां हां.
मग तुमचं कसं काय?
अ माझ काय माझ्या दोन मुली आहेत.
हा हा.
मग त्या जातात निवांत इथल्या इथं जात्या एकटी.
हा.
आणि एकटी आहे ती जरा एक दहा मिनटं लागते जायला. तिला काय सायकल आहे त्यामुळं जात्या ती, हम्म.
म्हणजे लहान आहे त्यामुळ आता तीन वर्षाचा आहे ना तो.
हा हा.
त्यामु जरा असं धावपळ जास्त होत त्याच्यासोबत.
हा मग एकच आहे काय?
हो एकच आहे.
हा हा. माझ्या दोन आहेत मग दोघींचं पण काय दहा अकराचं टायमिंग असते अकरा ते पाच जाऊन येतात त्यांच त्यांनी आणायला तर काय लागत नाही रस्त्याच्या पलीकडे शाळा आहे त्यामुळे मुलगी जात्या तिच ती.
हा हा कितविला आहेत मग?
आता एकटी आहे पहिलीला एकटी आहे सहावीला.
हा हा.
त्यामुळेग काय हे येत नाही एवढं. प्रॉब्लेम येत नाही सोडा आणायच काही नाही दिवस भर जॉब वगैरे काय करताय तुम्ही.
नाही जॉब घरीच म्हणजे अस लहान आहे ना तो अजून म त्याचच सगळं करजपर्यंत मला म्हणजे वेळ हो आवरत नाही माझच
घरात
होय त्याच सगळंच म्हणजे करायला लागत ते ना जेवण खानस सगळं अंंगोळ सगळं त्याला आवडणं त्याच स्कूलच आता आता तर आता नवीन कूलच चालू झालंय त्याचा मग अभ्यास का एवढा नस नसतोय आता त्याला पण त्याच तो म्हणतोय म्हणजे गाणी जर आता शाळेत जर म्हंटली तर तो म्हणायला म्हणजे बघतोय ना त्यामुळे आता ते त्याच्यातच सगळा दिवस जातोय त्यामुळे अजून तर काय म्हणजे जॉबचं नाही ह
अजून कसं होते मा काय लहान मुलांना कसं एकदा जॉबला आपण चालो की नाही त्यांच्याडडे मग दुर्लक्ष होत
दुर्लक्ष हो आणि आ ह म्हणजे त्या ह सिच्युशन म आता जर अस पाहिजे समजून सांगायला वगैरे
मग तुमचं शिक्षण काय झालं
माझं बीकॉम झाले की
हा हा मग ह्याच्या आधी काही जॉब वगैरे करत होता
अ जॉब म्हणजे नाही असं लग्नदीप होते म्हणजे त्यावेळी कस शिक शिकतच म्हणजे कॉलेजला जात जात होतो पण आता म्हणजे लग्न झाल्यानंतर तर काय नाहीच म्हणजे असं त्यात एक ल लॉकडाऊन पडलं त्या मुळे म्हणजे बंद केलं मी जॉबच मग त्याच्यापासून काय नाही जात आता
जॉबचं कसं आपल्याला टायमिंग चालत नाही जास्त बरोबर आहे घरात पण वेळ द्यायला लागतोय आणि ते पण म्हंटलं होत नाही ते लहान बाळ म्हंटलं तर होतच नाही मी पण किती मुलगी माझी चांगली चार पाच वर्षांची होईपर्यंत जॉब बघितला नाही प्रेग्न्सीच्या वेळी ति म्हणजे दुसऱ्या मुलीच्या वेळेस की नाही प्रेग्नेनसीच्या वेळी बंद केलेला पूर्ण ती शाळेला जाऊ
जाऊ पर् करायला नाही मग आता जातय का
नाही आता पण एवढं नाही बचत गटाचं पण काम घरीच असते तेच करतय तेवढं बाहेर पण कुठं नाही मुलींच्या जवळ कोण नसते घरात
कर नसते होय
मग आता मुलींना एकटं ठेवायचं पण अवघडा कुणाच कुणावर विश्वास ठेवायचं काय नाही
घर ना तेवा्हाय कां सुद्धा नाही विश्वास ठेवू शकत आता अशी म्हणजे कंडिशन झाली
मच म्हून नाही आम्ही जास्त हेच करत नाही जॉबच एवढं काही वाटत नाही मुली घरात आल्या की आपण घरात पाहिजे बघा जाऊपर्यंत पण पाहिजेत
पाहिजेतेत होय नाही थोडं पण दुर्लक्षण नाही करून चालत
आताच वातावरणलाय विचित्र झालेय ते
होय एक एकय ऐकताना नको वाट आपल्या वेळी ते बरं होतं असं वाटयलाग
होय होय अजिबात हे असलं टेन्शन नव्हत कधी पण जावा कुठ पण खेळा कुणाच्यात पण खेळा कधी खरची लक्ष पण एवढं देत नव्हती तरी आणि आता एवढं लक्ष देऊन पण आशा
गोष्टी होतात होय
लई तर लई हे झाले आताचं वातावरणच बरोबर नाही अजिबात
बर नाही माणसांना समजण झाले काय म्हणजे काय वा
आणि ते वय कळ ना हो ते वय कुठल्या ती मुलींचं वय काय हंचवय काय
नाही त्यांना आता
त्यामु नाही घरची पण एवढं हे करत नाही मुदी पहिला बघवाय म्हणत
बघ होय पैसा नसला म्हणजे जॉब नसला पैसे नसले तरी चालेल पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे
पहिला मुलींचं बघा मग तुमच्या त्या वेळेत राहिलेल्या वेळेत काय करायचं
काय करायचं होय आमच्यात पण असंच्यात पण घरीच म्हणजे काय असेल तर घरी घरूनच करायचं बाकी कि म्हणजे असं बाहेर काही जायचं नाही असं म्हणजे आ शकत नाही अजून तरी म्हणजे अ म्हणजे मुलगा म्हणा म्हणतात तरी म्हणजे मुलगाला ह नाही म्हणून म्हणजे हे नंतर एकदा का तो झाला मोठा म्हणजे त्याच त्याच त्याला समजायला लागलं कि मग जा पण तस काय घडत नाही ते कारण कसं होत हा पुढं पण आपण म्हणतोय हा पुढं जायला येईल पण मग त्याच्या आणि ज त्याच्या म्हणजे शिक्षण वाढलेलं असते मग त्याच्यातून त्याला वेळ द्यायचा कि त्या जॉबचं बघायचं क त्याच्या शिक्षणाचं बघायचं हे सगळं होत राहणार आहे त्यामुळे काय ते जम बघा होत होणार नाही
नंतर नंतर ती सवय लागते आपल्याला पण की नाही होत मध्ये बाहेर पडून जॉब करायचं आणि घरातलं करायचं मग नाही होत पहिल्यापून त असग चालतय क ज करायचं म्हटलं की घरचं राहते आणि बार घरातलं करायचं म्हटलं की बाहेरच
बाहेरच ज होय होय त्या घरात लं काम कररापर्यंत ते जॉब वर जायच टायमिंग निघून जाते अस पण होय
घरात एक माणूस करायला पाहिजे मग सगळं ऍडजस्ट करून ते
होय मग आणि काय आता जेवणाचं वगैरे
आता चालू की आता इथून पुढे ते जरा मगाशी तुम्ही कॉल केलता की नाही मला तेच बचत गटाच्या जरा महिला आलेल्या हो मग त्यांच्या समोर ते फॉर्म भरून घ्यायला लागलेल नाही त्यांचं ऑनलाईनचंग तुमच्या ते बचत गट वगैरे आहेत काी नाही
ई नाही असं म्हणजे मी आम्ही कसं इकड आउट साईड ला राहतो ना त्यामुळे आम्ही गावात आमच्या राहत नाही त्यामुळ म्हणजे हे काही माहि आम्ही काही केलं नाही कधी असं
मग ते कसं मी ते काम करतोय ना मग ते काय आपल्या घरात बसून असते कधी असते कधी नसते कंपल्सरी नाहीय होते मग ते असेल त्या म ते येऊन वगैरे मग त्या बसलेल्या सगळ्या मग ते त्यांच्या पुुढं त्या येऊन बसणार दहा जणींच
हम हम
दहा जण इंच आपलं गट करायचं आणि चालू करायचं त्यांना खातं ओपनिंग प करून द्यायचं बँक लिंकेज वगैरे सगळं
ते बरं आहे म्हणजे घर बसल्या लेडीज मध्ये पण आपण पण म्हणजे हे राहतोय काही नाही आपल्या ओळखीच्या सगळ्या असतात ना तुमच्या म्हणजे गावात
होय आपल्या एकाच गावातलं की एकाच गावातल्या जवळपास मे घ्या त्यां ून द्यायच म्हणजे त्यां व्यवार त्यांना माह असत तो कसा ते पण जबरदस्ती पण करून चालत नाही आता कोणत मेन शिक आता कोणत असली कि तिला सांगायचं की तुमच्या इथ दहा मेंबर बघा
बघा हां हां हां
तुमच तुम्ही तु तुम्हाला जसं त्यां व्यवहार कुणाच व्यवस्थित आहेत कुणा नाही अश तुम तुम्ही व्यवस् भरणाऱ्या घ्या मग दहा जणी तयार झाल्या त्यातलं साध सचव घ्यायं आणि खात ओपनिंग करायचं
करायचं हा हा म्हणजे तुमच्या तिथल्या बँकेत वगैरे अस करते का
होय होय आमच्या जवळपासच्याच बँकेत आणि लोन मिळताना त्यांना या नॅशनलाइज बँकेत मिळतात
हा हा
बाकी दुसऱ्या ठिकाणी काय असं नाही
हम् हम्
आमच्या इथं रुईितमध्येध्ये काय आपल्याच गावात असल्या त्यामुळे काय चालत इ तेे
हां हां
हम्
ते आम्ही कसं म्हणजे गावात नाहीणारहात त्यामुळं एक अ आम्हाला म्हणजे हे काय माहीत नाही बचत गट वगैरे असं ऐकून माहित आहे म्हणजे असं पण असं कधी केलेलं नाही ते हा
आता योजना कश जास्त गटांना आल्यात त्यामुळे कस जात महिला गटात म यायला बघत
हो
आता काय काय योजना काढतात की पंधराशेच एकवीसशे होणार आहे पण ती जटात महिला पाहिजे आता नवीन आले त्यामुळे जास्त गर्दी व्हायला लागले की आम्हाला घटात घ्या
गटात घ्या असंय काय ह हा
जेवढा आपण गटात जाईन त्यानी तेवढं होय होय सोयी भरपूर आहेत पण ते महिलांना अजून त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही होते
त नाही आणि इकडे म्हणजे शहरी भागात पण आता कस एकमेक एकाच गावातले रेशन कार्ड वगैरे नसतात त्यामुळे ह्या ला म्हणजे ह्या महिला अस लाभ घेऊ शकत नाहीत ह्याचा
होय होय
जात आमचक सात आमच पण इथलं काय रेशन कार्ड नाही किंवा काय आधार कार्ड काय पत्ता वगैरे इथला नाही त्यामुळे कसं आम्हाला काही हे गटात पण इथला कोण घेत नाहीत आणि कोण विचारत पण नाहीत आणि कोण सांगत पण नाहीत असं होतय
हा हा चालतय घ ठेवू काय मी एक दहा मिनिटांनी तुम्हाला कॉल करते परत
हां हां चाल
हा ठीक